हॅलो
हॅलो
हा बोला ना
तोय का
हो येतोय तुमचा आवाज बोला
हा तर तुम्ही काय करताय आता
काय नाही जेवण अच्छा असं बोलताय शिक्षण नई माझी ट्वेल्थ कॉमर्स मधून झालेली आहे आता सध्याला तरी
अच्छा आणि पुढे काय तुम्ही काय विचार केलाय का?
आता सध्या तरी अजून नाही आताशी तर पेपर झालेले आहेत बघू अजून काय विचार नाही केला. कोणती फॅकल्टी घ्यायची किंवा काय करायचं
हा तर मी त्या संदर्भातच तुम्हाला सांगणार आहे.
बोला ना
हा जर तुम्हाला गव्हर्मेंट्स वगैरे गव्हर्नमेंट्स हेच्यात जर तुम्हाला इंटरेस्ट असल तर बारावी नंतर अशा बऱ्याच आहेत बारावी कॉमर्स नंतर तुम्ही अशा बऱ्याच जॉब्स आहेत किंवा गव्हर्नमेंट एक्झामस आहेत जे तुम्ही देऊ शकता.
अच्छा जे आता सध्या रिसेंटली व्हाक एनसी निघालेल्या आहेत का?
हो दरवर्षीच निघतात त्याच्या वॅकन्सी.
अच्छा अच्छा तर कोणत्या साईड बोलताय तुम्ही नेमक्या व्हॅकन्सी
आता जसं की जर ऑल इंडियाची वॅकन्सी म्हटलं ना तर एस एससी सी एच एस एल अशी एक नावाची गव्हर्मेंट एक्झाम असते. एस एस सी सी एच एस एल हा
हम्म
हा तर ती गव्हर्मेंट एक्झाम हे आणि तिची फॉर्म्स आता सुटलेले असतील पुढच्या महिन्यात ते सुटणार हेत जून जुलै मध्ये सुटतात तेच
हम्म आता असे सी जी डी चे फॉर्म सुटलेत ना.
हो जर तुम्हाला पोलीसमध्ये वगैरे इंटरेस्ट असेल तर तुम्ही बारावी बारावी नंतर ते सुद्धा भरू शकतात फॉर्म तर तुमची रनिंग वगैरे चांगली असल तर हा आणि जर तुम्हाला अ डेस्क म्हणजे डेस्क टाईप जर जॉब पाहिजे असेल बसून काम हवं असल तर तुम्ही एस एस सी सिच एस एल पण बघू शकता. किंवा मा फक्त तर महाराष्ट्रामध्येच काम हव असल तर तुम्हाला एच सी बॉम्बे म्हणून पण एक एक्झाम असते. सुद्धा तुम्ही देऊ शकता तुम्ही याज अ कोर्टमध्ये हा हायकोर्ट हायकोर्ट हा बरोबर.
हम्म.
हा तर त्याचे बी निघतात वॅकन्सी तर त्याचीी तुम्ही एक्झाम देऊ शकतात हा. त्या ती एक्झाम दिल्यावर तुम्हाला कोर्टमध्येच ऍज अ जॉब भेटू शकतो. हा स्टेनोग्राफर पण एक ऍज अ क्लर्क म्हणून पण तुम्हाला लागू शकतो.
हा.
हां जर तुमची टायपिंग स्पीड चांगली असेल तर.
हा हा हा.
आणि जर एक सांगितलं गेलं तर गव्हर्नमेंटच्या अख्याच्यात ना. सब्जेक्ट ना सगळे सेमच असतात जास्तरी जस की आपले रिजनिंग मॅथस सायन्स करंट अफेअर्स ह्याच्याबद्दल जास्त सगल. रिझनिंग फक्त काय काय काय काय जॉब्समध्ये किंवा काय काय एक्झाम्स मध्ये रिझनिंग थोडस डीप मध्ये असत किंवा बेसिक असत. पण रिझनिंग हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं कारण त्याला जास्त वेटेज असतो.
हा हा
हा जर तुम्हाला गव्हर्मेंटध्ये इंटरेट असेल तर तुम्ही अशा एक्झाम देऊ शकता. पण जर तुम्हाला गव्हर्नमेंट नसून जर प्रायव्हेटमध्येध्ये जायचं असेल तर, तुम्ही बारावी कॉमर्स नंतर बीकॉम किंवा बीबी ए असं करू शकता हा जर तुम्ही बी कॉम केल तर बी कॉम करून पण तुम्ही गव्हर्मेंट चे काही ब चे असतात गव्हनमेंटचे एक्झाम ते सुद्धा तुम्ही देऊ शकता.
अग ते ह्याला कुत्र धरला. त्या हेला प्रांशूला
हॅलो
ग तेग सगळी बाहेर पळाली.
हॅलो. हॅलो ऐकू येतय का
सोडल काय नाही सोडवलं. काय झालं.
हॅलो.
हॅलो हा.
हा आवाज येतोय का.
येतोय येतोय.
हा तर मी तुम्हाला सांगून होते ज तुम्हा गव्हर्नमेंटमध्येध्ये इंटरेस्ट नसेल आणि जर तुम्हा प्रायव्हेट कर. करायच असेल. प्रायव्हेट जॉब्स वगैरे तर तुम्ही बीकॉम किंवा बीबीए सुद्धा करू शकता. आणि जर गवर्मेंटच करायचं असल तर तुम्ही बीकॉम नंतर सुद्धा बँकिंग सेक्टरमध्ये सुद्धा तुम्हाला गव्हर्नमेंटची एक्झाम्स असतात. जस की बँक पी ओ बँक आय बी पी एस अशी एक्झाम असतात. जेणेकरून तुम्हाला गव्हर्मेंट बँक जस की स्टेट बँक ऑफ इंडिया.
हा.
हा स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा आर बी आय अशा अशा बँक्समध्ये तुम्हाला नोकरी भेटू शकते जर तुम्ही गवर्मेंट बँक म्हणजे गव्हर्मेंट बँकचे जे एक्झा्स असतात ना जर ते तुम्ही क्लिअर केले. तस तर कॉम्पिटिशन खूप असतं याच्यात पण जर तुमि रिझनिंग मॅथ व जास्त लक्ष दिला जास्त बेस त्या चा पक्का केला तुम्ही करू शकता जर तुम्ही रिजेर्व कॅट कटेगरीमध्ये येत असाल तर तुमच्यासाठी ऑफकोर्स रिझर्व्ह असतात सीट्स काहीतरी आणि तुम्हाला कट ऑफ आणि सेफ स्कोर ममध्ये पण थोडीशी सुलभ मिळते
हा सवलती मिळतात
हा सवलत मिळते तुम्हाला
हो हो
हा
पण हे फॉर्म भरायचे म्हणजे ड्यू डेट किंवा स्टार्टिंग डेट काय असते हे कशावर आपल्याला कळणार की हा बा
ती तुम्ही तुम्ही जर गवर्नमेंटच्या वेबसाईट चेक कर त तुम्हाला त्याची लास्ट डेट पण कळेलच लास्ट डेट जास्त तरी जुलै दोन सेकड सेकंड वीक मध्ये कळते कि लास्ट डेट कधी वगैरे हा आणि एक्झाम डिसेंबर मध्ये काहीतरी होतात त्याच्या
हा का
अजून तुम्हाला काही विचारायच असेल तर तुम्ही विचारू शकता
म्हणजे डक्युमेंट्स वगैरे डक्युमेंटेशन काय त्या
अच्छा डॉक्युमेशन हा डॉक्युमेशन म्हणजे म्हंटलं तुमचं कास्ट सर्टिफिकेट लागेल तुमचं आधार कार्ड लागेल हम् तुमच पासपोर्ट साइज फोटो लागेल सिग्नेचर तुमची लागेल डोमासाईल वगैरे लागेल हे सगळे हे सगळे कागदपत्र घेऊन तुम्हाला आधी सायबर कॅफे मध्ये जावं लागेल तिथे तुम्हाला जे एक्झाम ल्यायची ती एक्झाम सांगाव लागली त्यांना मग त्याचा फॉर्म ते स्वतःच भरून देतात
ते
हॅलो ऐकू येतय का हा मी तुम्हाला सांगच होत
अ कितक जण फळ झाले माझ मममी सगळी गेले बघितलीस ना तू हॅलो
हा तर मी तुम्हाला डॉक्युमेंशन सांगत होती की तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट लागेल डोमासाईल लागेल
हा डोमिनशेल
हा आधार कार्ड फ पासपोर्ट साईज फोटो लागेल आणि तुमचे सिग्नेचर लागेल हे सगळं घेऊन जर तुम्ही सायबर कॅफेमध्ये गेले आणि त्यांना सांगितलं क आम्हाला ह गवमेंट एझाम ह पोस्ट अप्लाय करायचे तर ते स्वतः तुम्हाला त्याचा फॉर्म भरून देतात त्याच फॉर्म भरून दिल्यानंतर ते स्वतः सांगता तुमची एझाम कधी असेलऍडमिट कार्ड तुम्हाला कधी भेटेल
हो नाही नाही पण मी असं ऐकलं की ऍडमिट कार्ड आपल्याला दहा दिवस आधीच कळतं की
हो हो एक्झाम एझाम जेव्हा अस त्याच्यात दहा पंधरा दिवसा आधीच कत आपल्याला अऍडमिट कार्ड आणि कुठे आपल्या सेंटर ला सगच करत मोस्टली तरी जर आपण सेंटर जर चूस केला नाशिक किंवा तुमचा जो असल तुमच्या पेक्षा जवळ मुंबई किंवा ठाणे जो पहिल्या नंबरला ठेवतो ना मोस्टली तरी आपलं तिथंच लागतं सेंटर
अच्छा अच्छा अच्छा
त्या एरियात कुठे लागतं ते जेव्हा ऍडमिट करं तेव्हा ते कळतं एक्झामच्या आदल्या दिवशी जाऊन आपण वाटलं असतं तिथे जाऊन बघून घेऊ शकतो आप स वर कु का जेमच्यावशी तुम्हाला भीती वाटत नाही किंवा असं काही गाभरबंड होत नाही तुमचा
हा धावपळी होत नाही हा हा बरोबर बोलतय
होा
आता आता तुम्ही जे आता तुम्ही जे डॉक्युमेंटेशन मला सांगितलं
ह
तर त्या डॉक्युमेंटेशन त्याच डॉक्युमेंटेशन व सेम डॉक्युमेंटेशन व पण इतर फॉर्म देखील भरू शकतो का
हो इतर फॉर्म देखील तुम्ही भरू शकतात डॉक्युमेंशन सुद्धा सेमच आहेत फक्त काही काही एक्स्ट्रा लागू शकता किंवा काही काही नाही लागू शकत
अच्छा अच्छा ठीक आहे चालेल तुम्ही जी माहिती मला म्हणजे दिलेली आहे त्याचा सदपयोग म्हणजे चांगला उपयोग कसा करायचा तर मी नक्कीच बघेन की हा बाबा टेन नंतर म्हणजे
हा जर तुम्हाला गव्हर्नमेंट ज द्यायचं असेल तर जर तुम्हाला प्रायव्टमध्ये द्यायचं असेल तर तुम्ही नॉर्मली बीकॉम किंवा बीबीए किंवा बमस सीम ए सीपीए असे खूप आहेत कमर् झाल्यानंतर सुद्धा जर तुम्हाला कॉमर्स असेल तर सुा तुम्ही करू शक तन वर्षा अस त्या तुम्हीम बी करून चांगल्या प्रायवहेट जॉबमध्ये प्रायव्हेट सेक्टरमध्ये चांगल्या पोस्ट
पण गव्हर्मेंट जॉबच कस असत आपल्याला रिटायरमेंट नंतर काही टेन्शन असते हो
हो ते पण असत पण गवमेंट म गमेंट म कस असत क कॉमपिटिशन खूप असते आणि असं नाही होत की फस्ट त्याच्यातच आपलं क्लिअर होत असं नाही होत जर तुम्ही जर डेडिकेशन सोबत जर केल तुम्ही आणि जर तुम्ही चार पाच अटेम्प्ट केला आणि जर त त गम करायं तर तुम्ही करू शकता क्ल
अ पण आपण अशा बेसिक म्हणजे जागा किंवा ह्याच्यासाठी आपल्या ज ण्या सेर तुला ग्हमेंट मे कॉमटिशन असिस्टं सा
हा असिस्टंट म्हणा क्लर्क म्हणा अकाउंट म्हणा
खालच्या पोस्ट साठी आता स्टेनोग्राफर साठी जास्त कोण अप्लाय करत नाही
पण मग ते अवघड पण तेवढं आहे ना कारण त्यामुळे ते जास्त कॉम्पिटिशन नाही त्याला पण ते समजून घेणं पण खूपच हार्ड जातं लोकांना जर तुम्हाला त्याच्यात इंटरेस्ट असेल तर तुम्ही ते सुद्धा करू शकतात हा हा
चालेल तुी माहिती दिलीस त्याचा मी नक्की उपयोग करेल
हो थँक्यू